मी अ आहे आता तयारी करताय उद्या चालते का माझ्यासोबत शॉपिंगला.
हो ना कुठे जायचंय मॉल ला नवीन चाल हॅलो ऊ... हॅलो तुम्हाला आवाज येतय का माझा.
डीमार मध्येच जायचंय क हो.
हो हो जाऊ ना मला पण करायची आहे आता मुलांसाठी पण.
मला कोट सेट घ्यायचे होते कॉट सेट घ्यायचे होते. ते ते मला व्यवस्थित समजत नाही कोणत्या कापड घ्यायचा तर म्हणून सोबत पाहिजे होती तू.
हो ना येईल ना नक्की येते ना तुमच्यासोबत मी. कारण मला पण मुलांसाठी करायचं आहे शॉपिंग.
हो का आणि ते कस ते माझा दादा आहे ना त्याच लग्न पण जुळलय तर त्याच्यासाठी साडी वगैरे पण बघिन मग माहेरला वगैरे द्यायला.
अच्छा अच्छा हो हो आणखी दुसरं पण असेल ना कारण अ बाकीच्या पण राहते ना तुमच्या आई मोठ्या आई वगैरे त्यांना
हा त्यांसाठी पण घेते ना आणखी मुलीसाठी कपडे काही माझ्यासाठी पण असे घेऊ आपण जाऊ मग मस्त शॉपिंग करायला मुलानला पण घेशील सोबत आणि तिथ मग तिकडे जाऊ मग मस्त हॉटेलमध्ये पिझ्झा वगैरे खाऊ.
हो हो आणि मला तर असं माझ्या होय मैत्रिणी सांगितले की डिमार्टमध्ये नवीन नवीन व्हरायटीज आल्या म्हणे छान लाचांची
ठीक आहे मग घेऊन आपण डीमार्ट मध्ये जाऊ मग.
हो हो टियासाठी कारण टियाला खूप सुंदर दिसतो ना ब्लॅक कलरचा लाच्या.
हा ती याला होतेच ब्लॅक कलर चां लाचा घ्यायच. मला पण घ्यायचाय हो लाचा नाही तर साडी दोनीपैकी काहीतरी बघिन मग
अच्छा म्हणजे लग्नामध्ये तुम्ही लाचा घालणार आहे का
हाव.
का आणखी मग भाऊला पण काही घ्यावं लागेल ना भाऊ वगैरे येत आहे का तुमच्यासोबत.
नाही त्यांनी नाही येत आम्ही दोघीच जण जाईल इथ जवळच आहे ना
बर बर ठीक आहे ना मग मी माझ मुलाना पण घेइल मग सोबत त्यांच्याहीसाठी काही फॉर्मल ड्रेस घ्यायचे आहेत
हो घेशील मग त्यांच्यासाठी पण घेशील आणि मी पण घेते. आणि काही शाळेसाठी वगैरे पण पाहायचेच आणि बॉटल वगैरे. बॉटल टिफिन स टिफिन
हो आणि ते आपली लंच बॅग बास्केट वगैरे ते पण घ्यावं लागेल ना.
घ्यावच लागते ते पण घेऊ.
आणि कंपास पण इथे छान छान छान छान व्हरायटीज मिळतात मुलांना तर खूपच आवडतात तिथले.
हो ना आणि तिथे मस्त पेन सुद्धा खूप छान छान आहे मस्त चांगले बॉल पेन वगैरे आहे
हो तेच ना मुलं गेले की तिकडे तिकडेच तिकडच होऊन जातात निसते तिकडन पण नाही किती सार घेऊन घेतात पूर्ण
ठीक आहे टॉईज वगैरे पण मस्त मस्त आहे आणि शूज वगैरे सर्व व्यवस्थित चांगलं चांगलं आहे मस्त
हो स्कूलचे शूज पण मिळून जातील तिथे सॉफ्ट कापडचे वगैरे
हो सॉक्स आणि आंब्रेला सुद्धा घ्यायचे आहे
हो का
हो रेनकोट वगैरे नाही तर माझ्यासाठी अंब्रेला घेते आणि तिच्यासाठी मुलीसाठी रेनकोट वगैरे पाहील
हो हो आणि भाऊल वगैरे आहे का
नाही त्यांच्यासाठी काहीच नाही घेत त्यांच्यासाठी आहे जुनावाला
अच्छा अच्छा तुमची चॉईस आवडत नाही का त्यांना
त्यांना आवडत नाही माझी चॉईस त्यांना त्यांचीच आवडते
अच्छा अच्छा हो का हो सकाळी आपण हा बोला ना
तुझा मुलगा कुठे गेलाय
छान आहे ना तो बाहेर खेळत आहे
हो का आणि तो लहान वाला
बापरे तो आपण खूपच मस्ती करतो बाबा खूपच मस्ती करते तो त्याला घेतलं का झालं
का शाळेमध्ये
नाही ना टाकायचंच आहे आणखी तुम्ही सुचवा ना कोणती असेल चांगली शाळा तर
इथे टाकाच अग्लो हिंदू अल अँग्लो हिंदी वगैरे मध्ये
हो मी तुम्हाला त्या दिवशीच फोन करणार होते की आहे का काही शाळा वगैरे लक्षात ब तुमच्या म्हणून
अंग्लो हिंदी पा ना तर मग आपली त आहे एक मॉन्टेसरी
अच्छा अच्छा हो बघावं लागेल तुमचे कोणी आहे का तिकडे ओळखीचे वगैरे
ओळखीच वगैरे नाही आहे पण आमच्या घरा जवळच्या दोन तीन मुली आमच्या घरा जवळच्या दोन तीन मुली आहेत तिथे जाते आटो आहे आटोणी जाते आटोे करते तू तू यांना कशाने नेऊन घालशील मग टाकलं तर
तर मला तेच तर विचार येते ना मला तेच टेन्शनच आहे या मुलांच कशाने घेऊन जावं तर कारण मला थोडा प्रॉब्लेम जातो गाडी चालवायला आणि माझ्याकडे गाडी पण नाहीय आणि यांना यांनाही वेळ नाही राहत हो बघावं लागेल बघावं लागेल ऑटो बघाव लागेल नाहीतर मग स्कूल बस असेल तर फारच छान
हो आणि बाकी तब्येत वगैरे कशी आहे
मी छान आहे तुम्ही कशा आहे
मी पण छान नाही आणि मुलांची वगैरे तब्येत
त्यांची पण चांगली आहे त्या पण चांग दोघंही चांगलेच आहे आणि तुमची मुलगी काय म्हणते अभ्यासामध्ये तर फारच हुशार आहे ती मला सांगत होते कळ
माझी मुलगी अभ्यासामध्ये खूप आहे मस्त अभ्यास करते होमवर्क करते शाळेत रोज जाते
हो हो त्या टीचर भेटल्या होत्या त्या दिवशी मला त्या सांगत होत्या की खूप पच हुशार आहे म्हणे मुलगी यांची म्हणे बोला ना तुम्ही आणखी म्हणजे हे पण ना आपण तुम्ही अभ्यास घेता की ट्युशन् लाव श शेती वगैरे नाही हो चाल केलाय ना पेरणी केली आहे या वेळेला
ह
हो का मला असं वाटलं एवढं हुशार आहे तर ट्युशन्स वगैरे असेल तिची
मीच घरी स्वतःच आपल्या खेचा
हो का तुम्ही मग ट्युशन पण घेत झाला ना तुम्ही तुम्ही तिच्यासोबत सोबत ट्युशन पण घेत चला बाकी
नाही ट्युशन नाही घेनच य ना ट्युशन घ्यायला जागा कमी पडते आमच्याकडे जागा नाही आहे भरपूर ट्युशन ला कस खूप मुलं येतात त्याच्यामुळे खूप जागा पाहिजे.
हो हो कारण तुमची टियाव फार छान आहे ना. हो हो तिच्याकडे बघून येऊ शकतात सगळे मुलं तुमच्याकडे शिक.
हाता या वर्षी तर तिची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे.
हो का अभ्यास छान करते पण ती तिला असं. हे नाहीये तिथे म्हणजे अशी बाकीची मुल क अस माझा मुलगा खूपच त्रास देतो अभ्यास करायला तिचं तसं नाहीये ती छान अभ्यास करते आवड
तिला सर्वच येते तिला गणित येते मराठी येते इंग्लिश येते सर्वच विषयामध्ये ब सर्व
हो हो त्या दिवच्या भेटल्या ना चांगलं छान एक घंटा बोलला माझ्यासोबत
हो का
ट्याचीच तारीख परत होत्या फार छाण्यामुळे अशी आहे तशी खूपच गोड आहे खूपच एक घंटा त्याच्या बाबतीत बोलत होत्या त्या मला
ठीक आहे मग इथे नंतर आता पुढच्या वर्षीपासून मी इथेच टाकून देशील मग तुझ्या मुलाला कि च्या शाळेमध्ये
हो तुम्ही घ्याल का त्याची ट्युशन तुम्ही ट्युशन घ्याल का त्याची हो माझा मुलगा खूप वीक आहे अभ्यासामध्ये तुम्ही जर घेतलं ट्युशन तर मग चांगलं राहील त्याच्या सो त्याला
होते ना मगग ती यासोबत सोबत तो पण क करून करू शकते.
हो हो तिच्या सहवासात राहील तर त्यालाही तरी थोडा येईल.
हो. आणखी आणखी मी काय? म्हणतो ति अ जुनावाला तुझ्या तू त्या आता त्याच्या लग्नाला ला घात घातली होती ते साडी आहे का ग तुझी जुननीवाली पिंक कलरची
हो आहे ना आहे आहे मला येत येतय मला तुमचा आवाज येत. ना बोला ना तुम्ही येत मला आवाज
ती जे ती गुलाब गुलाबी कलरची साडी मला हे दाखवशील बरं ते मवली तर मित सा लग्न घालून जाणार आहे. तर मग दुसरा दुसरी सरी बघेन.
ह. बरं बरं ठीक आहे ना चालेल ना हो हो आहे मला येत आहे ना तुमचा आवाज हो हो तुम्हाला नाही येते का माझा आवाज
येेतय न येेतय येेतय.
तुम्हाला हा हा मला पण येतय.
उद्या मग लवकर काम करशील आणि उद्या मग अकरा बारा वाजेपर्यंत आपण जाऊ मग
हो हो ठीक आहे ना जाऊ वगेर
हो. आणखी, मी काय, नव्वद रु आले, मी काय म्हणताय. मी काय म्हणता आणखी ते अ, काय विसरली मी, तुझ्याकडे तो हार पण आहे, बागड्या पण आहे तो पण देशीन बरं मला.
हो, हो, माझ्याकडे पूर्ण सेटच आहे, तुम्ही, मी काय म्हणते उद्या आपण शॉपिंग व आल्यानंतरऽऽ तर माझ्याकडे जाऊ,, आणि तुम्ही आणखी मी एक लाचा घेतऽ नवीन, किंवा एक साडी पण आहे, आणि त्याच्या पूर्ण सेटऽ पण आहे, तर तुम्ही याल, बघाल, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही न्याल.
मग आधी तुझ्याकडचे बघते, आधी तुझ्याकडच बघते, जर म तुझ्याकडचे आवडलेऽ तुझ्या च कडचे घेईन, मग शॉपिंग आणि मगऽ नाही आवडल तर शॉपिंग करलऽ
अ बरं, तसं करू मग, मगऽ तुम्ही माहितय का माझ्याकडे नवला या,, म्हणजे माझ्याकडचं बघून बऽ पण म्हणजे टीयासाठीपण शॉपिंग करायचीच आहे ना.
हा मग परत यातच घेऊ, माझहि घेणार मग पैसे. तेवढीच बचत होते.
हो, हो, हो चालतय ना, तस पण चालतय, तस करू मग आपण. आणि, तसच येऊन जाल तुम्ही इकडेच माझ्या इकडेच नाश्ता वगैरे आपण इकडनच जेवण वगैरे करून जाऊ.
मला लवकरच निघा. थोडं घरून
हो, हो म्हणूनच म्हणते स्वयंपाकाचं काही टेन्शन घेऊ नका. का तुम्ही इकडेच याल, आपण इकडनं जेवण करून निघून जाऊ मग.
हो हो, आणखी बाकी तब्येत वगैरे,, तुझी सासू सासरे कसे आहे ग?
छान, छान, छान आहे त्यांनी मस्त आहेत. हा, आवाज येत आहे ना मला तुमचा,, छान आहे बाबाजी तर तिकडेच राहतात माझऽ माझ्या नंदेकडे.
हो का?
हो हो, त्यांना कस एकऽ कच मुलगी आहे,, नाही सासू आहे ना माझ्याकडेच आहे त्याऽ हां, माझी ननंद कस हॉस्पिटलला जॉब करते ना, आणि नंदई पण करतेऽ तर त्यांना कसं मुलगी आहे एक, छोटीशीच आहे तीन चार वर्षाचीऽ तर बघायला कुठे आहे नाही,, हो, हो तर त्याच्यामुळे मग त्यांनाऽ तिकडे राहावं लागतेय.
हो का? ठीक आहे ना मग, मग तुझ तू तर तुझी तरऽ चांगली मजा आहे ग,, ठीक आहे मग जाऊ दे,, ठेवते मग मला कॉल येत आहे दुसऱ्यांचाऽ
बर बर, ठीक आहे,, ना बाय.
का ड्युटी वर पणऽ
मला
म,